हा
हॅलो.
हा. येतोय आवाज?
हो. येतोय येतोय.
हा. बोला. कुठला विषय घ्यायचा आता आपण? उन्हाळा.
ह. हा. उन्हाळ्यावर बोलायचं. ना आपल्याला. हम्. बोलायच का सुरुवात मउन्हाळ्यावर यावर बोलायला.
इथे जास्तच उन्हाळा अस - -तो बाबा मालेगावला. नका विेचारु डेंजर. पण आता आमच्या- आमच्याकडे पण खूप उन्हाळा. उऊन पडायला लागल. म्हणजे इतकं डेंजर ह्या वर्षी खूप उन्हाळा होता सगळ्यात जास्त. अ त्रेचाळीस पर्यंत. आमच्या इथे पस्तीस च्या पुढे तापमान गेलेलं नाही कधी. त्यांना ह्या ह्या वर्षी- खूप म्हणजे डायरेक्ट चाळीस बेचाळीस पर्यंत गेलेलं तापमान.
हो ना. आमच्याकडे सुद्धा पंचेचाळीस तापमान झालं. आणि अमरावती वगैरे- त्या भागामध्ये तर तिकडे तर किती सत्तेचाळीस पर्यंत तापमान- लोकांचं जीवन हो ना.
ईतक. आमचं चाळीसच्या, चाळीसच्या याच्यातच एवढा जीव जायला लागला होता. बापरे म्हटलं ना त बेचाळीस, त्रेचाळीस कसे काय करत असतील बाबा.
बेचाळीस नाही सत्तेचाळीस. तापमान होता. अमरावती भागामध्ये, तिकडच्या भागामध्ये आणि ते लोक कसे राहत अस. त्यांच त्यांना माहिती म्हणजे एसी सुद्धा काही काम करू शकत नसेल. काही काम करू शकत नसेल दिवसा बाहेर पडायचं एवढे सतेचाळीस ताप. मनामध्ये कस म.
मान झाल्यानंतर जमिनीची किती धूप होत असेल किती पाणी जमिनीत अटक असेल त्याच्यामुळे. म्हणजे किती पूर्ण काय म्हताना दुष्काळाकडे चालय असं वाटायला लागलं.
आणि ह मग पाऊसच कुठे आहे ना या वर्षी. त्याच्यामुळेच पाऊस नाही ना दुष्काळ म्हणजे. हे प्रदूषण वाढलं सगळं झाडं तोडली लोकांनी ते झालं. हा त्याच्यामुळे मग पाऊसा पाऊस नाही आणि तेवढाच मग उन्हाळ्या. पावसा पाऊस नाही त्याच्यामुळे उन्हाळ्यात एवढाच ना
तेच नाही एवढं. एवढं ऊन पण लोकांना कळत नाही की पाऊस झाड लावायची. झाड तोडायची नाही. पण तरी काय आता. इतके इतकप आणि त्यातलं त्यात. त्यातले त्यात काय झालंय. कि जे काही डांबरी रस्ते होते ना, आता सर्वकडे गल्लीमध्ये म्हणा कुठे पण डांबर काढून. शिमेंट लावलं डांबर काढून शिमेंट लावलं. त्या शिमेटने काय होतं खूप अजून म्हणजे. शिमेंट शिमेंटवर जसं उष्णता पडते तर त्याच. परावर्तीत होती ती उष्णता सगळी आणि ती पूर्ण मग त्या याच्यात पसरती. जे सगळीकडेच हे झाले ते. मातीत कस माती. उष्ण गेली ती मातीच्या आत जाते त मातीतशी व होत नाही आ ते सगळं सोय आपल्या सोयीसाठी. सगळीकड शिमिटी करण झाला सर सगळीकड शिमिटी काॅन्क्रेटी करण झाल. मग त्याच्यामुळे नाता रस्ते पण सगळे शिमेटचे बनवले जिकडून, तिकडून म्हणजे. अ जे काही डांबराचे रस्ते होते. पूर्ण ते खोदून शिमेटाचे रस्ते बनवले म त्यामुळे त्याचं. उष्णताला म्हणजे असं मध्ये जायला जागच राहिली ना ती परावर्तीतच होती सर्व म ती परावर्ती. तिथून जाणार कुठ मग आपल्या मग त्याचा परिणाम हाच ना सगळं. ते इकडे, तिकडे उष्णता वाढायचं.
ह तापमान वाढतंय ना त्याच्यामुळे ती जी बाहेर पडते ते उष्णता ती. शोषल्या जात नाही मातीत कशी ती शोषल्या जायची. हा ते ते शोषल्या जात नाही ते सगळं बाहेर पडतय आणि त्याचा परिणाम आप आपल्या आरोग्यावर, आपल्या जीवनावर, मानवी जीवनावर.
हो आणि साजिकच आहे ना. झाडं असते आजूबाजूला तर झाड. पण ते उष्णतेमुळे वा वाळले जातात त्यांना आता मोठ्या झाडांना थोडी कोणी पाणी टाकायला जाणार आहे. आणि मग त्याच्यामुळे त्यांच्यावर बी परिणाम होतो सर्व ते. झाड पण असे शुष्क जातात.
वाढतय ना पाऊसच नाही. झाड नाही लावलेली. त्याच्यामुळे, पाऊस नाही पाऊस म्हणजे, झाडांमुळे पाऊस पडत नाही, बाष्पीभवन होत नाही, परत तो पाऊस परत येत नाही. त्याच्यामुळे ती उष्णता जी वाढायची ती वाढतच जात एवढं तापमान आतापर्यंत झालेलंच नव्हतं, कुठे सत्तेचाळीस, अठ्ठेचाळीस.
ह्या वर्षी, ह्या वर्षी जास्तच खूप जास्त म्हणजे खूपच हॅट्रिक केलेले हो.
सगळ्यांना असह्य होणारा उन्हाळा होता आणि त्याच्यामुळे काय होत कि लोकांना हे पण, होतय ना. लोक आजारी पडताय, वेगवेगळे आजार उद्भवताय, किती लोक तर उष्णतेच्यामुळे वारले.
जून महिना येऊन गेला, जून महिना झाला. तरी अजून पाऊस नाही. आता पहिले कस माग गच्या वर्षी तर, मे मध्येच पाऊस सुरु झाला होता. आता तर जून महिन आला तरी अजून आर्धा संपत आला जून महिना, तरी अजून पाऊस नाही. कस काय? कसं व्हायचं असं?
तेच ना. जून महिन्यात तरी निदान पडायला पाहिजे होतं. पाऊस पण निमा उन्हाळा झाला. तरी पण पाऊ पावसाळा झाला. तरी
तरी अजून चिन्ह दिसते नाही ना पावसाळ्याचे, ते काय येल्लली नो येलली नो?
हा. ते प्रशांत महासागरामध्ये वादळ आले ना. त्याचे सगळे परिणाम आपल्याकडे येताय आणि मध्ये ते इकडे पाकिस्तान वगैरेकडे पण जे झालं ना. त्याचे ते धुळीचे लोट सगळे आप आपल्याकडे आले. त्यावेेळेलाही मग वातावरण खूपच तापलं आणि खूपच सगळे होऊन एक उष्णतेची लाट आपल्या इकडे आली, राजस्थान या भागामुळे तिकडे ती आपल्या महाराष्ट्राकडे
म्हणजे, काश्मीर साईड ला किती असं थंड हवेच हे सर्व म्हणजे तिकडे बर्फाळ प्रदेशेय. तर एवढं उष्णता नसू नकोच व्हायला पाहिजे होती. अशी भारतामध्ये इतकी
हा. पण मग आता प्रदूषणच एवढं वाढलंय ना. झाडच झाडांची लागवड नाही. बाकीच प्रदूषण पण वाढलं. त्याच्यामुळे ती उष्णता वाढते ना. झाड जर ला प्रत्येकाने विचार केला. प्रत्येकाने एक एक झाड जरी लावलं. त्याच संवर्धन केलं, त्याला पाणी घातलं, वाढवलं तर जी जमिनीची धूप होतीय आणि जमिनीची धुपण जी उष्णता वाढते
ते आता, आता किती बी झाडं लावले, एवढी झाडं तोडलेली आहे ना. आता किती लावली तरी ते झाड मोठे होणार नाही. अशी मोठीे मोठी झाडं तोडली. जे काही रस्त्यावर मोठ्या, मोठ्या अं पिंपळ, वडाची झाड होते ते सगळे तोडून टाकले. आता तसे झाड, एवढे एवढं मोठं झाड व्हायला काही किती वर्ष लागले अस त्याला आता काही तेवढं झाड लावणार आहे का ते, लावून लावून अे छोटे, छोटे लावतात ते. मोठे व्हायला टाईम लागेल तोपर्यंत ते हे, करावंच लागेल सण सगळं.
हो पण कस आहे, आता जर लावले ना तर निदान ना आपल्या जो त्रास होतो तो. पुढच्या पिढीला होणार नाही. निदान पुढची पिढी हो, जरा व्यवस्थित जगेल हे करेल. त्या करता आता सगळ्यांनीच म्हणजे स्वतः होनच हे. करायला पाहिजे किंवा आपण झाड लावायला पाहिजे प्रत्येकानी. थोडंसं विचार करायला पाहिजे रस्त्यावर सुुद्धा ते. आपण रोडने जातो तर रोडच्या साईडला डिववायडर वगैरे असत. तात तिथे जरी झाड वगैरे लावली जाता ये आपल्याकडे लिलीचे झाड. ते ही, असतात रोप म्हणजे बिया वगैरे अशा टाकल्या. तर पाणी येऊन पावसाळ्यामध्ये थोड्याफार पाऊस पडला तर थोडे झाडं वाढतात. हे होतं थोडी हिरवळ पण होते बरही वाटतं आणि थोडी उष्णताही त्याच्यामुळे कमी होईल नाही म्हटलं तरी पण थोड.
छोटे झाडं असतात हो ते काय ते उन्हाळ्यात पावसाळ्यात येतात उन्हाळ्यात पुन्हा वाळून जातात ते. अस संगठाल्ली काढस.
हा, मोठे झाड पाहिजे पण आता तेथ. झाडाची अ तोडस एवढी होते. तीथे एवढे मोठे झाड वाढण आता किती दिवस लागतील त्याला. असं आहे ना तोपर्यंत हे असं चालूच राहील आता तर. अ, काही म्हणजे एवढं गरम होत होत इकडच्या आमच्या भागामध्ये तर. एसीचा सुद्धा उपयोग होत नव्हता प्रवासाला निघाल तर. ते गाडीच गाडी सुद्धा एसी चालत नवता. आ, अशी इतका इतका उन्हाळ्या होता हा,
अक्षरश चटके बसायचे ते उन्हायचे. पूर्णाचा माणूस माणसाचा जीव लायला होतो एकदम ते उणाने.
काम सुद्धा सुटत नाही कामावर तर जाणं गरजेचं. तेच की, कामावर गेलं नाही तर खाय खायचं काय प्यायचं काय.
आणि कुठं कुठ बाहेर गेलो. बाहेरून घरी आलो का पहिले वॉ बाथरूम मध्ये जायचं पहिले आंगोळ. कराय अस मस्त वाटत कारण इतका. घामा आणि इतकं ते उष्णता. नको नको होत असं असं वाटतय जसं काही ते आभाळच. ते काय म्हणतात ना वरच आवरण य तेे फाटून उष्णता सूर्याची उष्णता असे येते. ते आतमध्ये.
तेस ना, आता असच राहिल व काही दिवस काय माहितीय आता. किती दिवस असं राहत कधी. पाऊस येतो कधी नाही अजूनही त्याच काही चिन्ह नाहीये सांगत नाहीे अजून शास्त्रज्ञ. पाणखी अजून तर पाऊस या या.
वीस तारखेनंतर म्हणताय वीस तीस तारखेनंतर म्हणताय आता वीस तारीख. कधी आता उद्या परवा काय खरंण य ते.
तोपर्यंत पण तर पहिल्या पावसात तर काही होत नाही. पहिल्या पावसाने उलट जास्त उकाडा व्हायलाला. तो पहिला पाऊस पडला हा थोड्या आला ना त्या. हा, त्यामुळे जास्त उकाडा झाला ना पण मग असं आहे ना.
'हां''
जास्त उकाडा व्हायला लागला लागतो असं जोपर्यंत. त जमीन थंड होत नाही तेवढा पाऊसा आ ''--'' आला तर मग नंतर बरं वाटेल तेव्हा ती उष्णता कमी होईलच.
हा अ प्यायच का. ते काय आता कधी येईल पाऊस पावसाची वाट बघायची फक्त. आणि तोपर्यंत उन्हाळा सहन करायच बाकी काय.
आता करणच आहे सहण त्याला हे इलाजच नाही ना त्या गोष्टीला. आपण- तर काय त्याच्यावर जास्त हे नाही उपायच नाहीय जास्त हे करून. घरात बसण एसी वगैरे लावून आहे एक उपाय आहे किंवा आपण एसी वगैरे. लावुन घरात बसु शकतो मग हा हा बिल तर येईल. तेच आणि अ गच्ची वगैरे अस. की जे ते तापलं की ए एसि पण एवढा काम करत नाही जेवढ गरज हे तेवढ कारण. कि वरच गांव गच्ची पण सिमेंटची असते आपली. ती पण तापते हा पाणी ह पाणी मारून पण नाही वाफ- वाफ. किती निघते त्यातुन वाप किती येते.
ते का त्याच काय. करणार तर आपणही काही करू शकत नाही त्याला. तुमच्या तिकडे तर जास्त केष नसता असते बाबा हे. तर म्हणजे बेकार काय हो आम्ही अनुभवलेली हे तिथले. उष्णता.
विदर्भामध्ये जास्त आहे, आपल्यापेक्षा इकडच्या भागापेक्षा. हा विदर्भामध्ये जास्त् हे. विदर्भात खूपच आहे हा तेच.
चालेल आपले दहा मिनिट झाले.
मॅडम तुमच्याशी बोलून खूप छान वाटलं. आणि परत कॉल करा, हा थँक्यू मॅम, ह चालेल. बाय.
बाय. काय म्हणताय, काय करायचं, का काय म्हणताय, तुम्ही काय म्हण- ह आठपैकी दोनच पोळीसन भिजास.